हॅलो? हॅलो?
आवाज येतोय?
हो हा येतोय का आवाज?
हा आवाज येतो. हा येतोय. माझा येतोय? नमस्कार. काय?
काय चाललं झालं जेवण वगैरे
नाही अजून आताशी बनवते. तुमचं झालं का जेवण?
हो हो चाललं चालं आजचा आपला टॉपिक आहे वनस्पती बद्दल बोलूया आपण. वनस्पती. ती ही संजीवनीच असते. माहित असेल ना तुम्हाला?
हो माहित आहे.
त्यात पृथ्वीवरील संजीवनीसाठी अत्यंत महत्वाच आहे वनस्पती ह प्रकाशात येते पाणी कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन सहाय्याने स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी प्रक्रिया आपल्याला देत असत. वनस्पती पासनं आपल्याला इतकं भेटत फायदे.
हो.
जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे ना वनस्पती. हा एक प्रकार वनस्पती ह्या माणसाचे खूप काही गरजा ऑक्सिजन भेटत, कार्बन भेटत, वगैरे प्राणी प्राण वायू भेटतो. पत्रांचा मुख्य स्रोत आहे. औष हा वनस्पतीपासून औषधं पण तयार करण्यासाठी उपयोगी होते. पर्यावरण स्वच्छ ठेवतात, मातीचे धूप रोखतात. म्हणजे वनस्पती हा किती प्रकार आहे. किती म्हणजे आपल्याला फायदेशीर आहे. वनस्पती म्हटले का आपल्याला मुळ भेटत, खोड भेटत, पान भेटत, फूल भेटत, फळ भेटत, फळांचे बियाचे प्रकार वगैरे सगळे ह्या वनस्प पतीपसून आपल्याला भेटत असत. कधी ऐकलेय तुम्ही हे सगळं? तर काही औषधावनस महं काही औषध वनस्पतींपासून असं बनतात, का तुळस असती त्याला. पस ही सर्दी खूप आपल्यासाठी खूप उपयुक्ती पडते ना ओ. आपण लहान मुलां सर्दी वगैरे आपण का, राहतो मुला औषध वगैरे जास्त देण्याचा प्रयत्न करतो वगैरे बरोबर. पण हे गावठे वनस्पतींचे पण उपयुक्त करतच नाही बऱ्यापैकी
हा.
ते केली पाहिजे चवीसाठी तर कुर्ती किती सुंदर आहे. आपल्या दारापुठेच तूळस असते, ना तिचं आपण पान खाण्यासाठी देऊ शकतो. किंवा तिचा रस काढून देऊ शकतो.
दररोज तर एक पान खाल्लंच पाहिजे आपण
हो तुळशी पाासून तर आपल्याला ऑक्सिजन भेटतो. आपण तुळस का लावतो अंगोनी एक देवाचं रूप पण आहे, रूखुमायचं बरोबर आणि त्याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन पण भेटतात. तुळस तर अंगणी असावीच असं तर पूर्वीच्या लोकांची म्हहनचं आहे. तसचं तुमही कोरपड ऐकलंय का
हो माहित आहे ना
कोरपड तर केसांच्या तोचेसाठी व केसांसाठी तर किती फायदेशीर आहे हो
हो भरपूर मी जर वेळेस लावत असते, जर महिन्याला एकदा तरी लावण, हो आणि आता त्याच्यापासून तर तेल वगैरे पण तयार होत ना
होतं परत आपण तोचेला पण लावू शकतो, ना तो किती ग्लो पडते त्चा कोरपड जर युज केल्यावर आपणवर एँलोवेरा जेल वगैरे लावण्यापेक्षा कोरपड म्हणजे डायरेक्ट ओरिजनल कोर पड लावली तर किती, म्हणजे फायदेशीर ठरते ना
हो हो
आणि मी माऐटलंय येतानी निंबाचं झाड हा निंबाचं झाड हं हं हा मग ते तर अति गुणधर्मग आहे त्याचे फायदे माहिती आहे की तुम्हाला काही
हा बऱ्यापैकी माहित आहेत एवढे नाही माहि
जंतु हा मग ते जंतुनाशक गुणधर्म असलेला असतं ना आपण लिंबाचा काठा पूर्वीची लोक बघा लिंबाची काडी वगैरे घ्यायचे असे दात वगैरे घसायचे तर का घासायचे काही कारण वगैरे का
त्याच्यात नाही एवढं काय माहिती फक्त घा कयचे एवढे माहित आहे आणि त्यात रस वगैरे पालायचा वगैरे करून प्यायचे
पाल्याचा रस कापयचा मािक आपल्या बॉडीमध्ये पित्त होणं किंवा काही पोटक वगैरे पोट वगैरे दुखणं किंवा सापणं होणं काही कीटकनाशक वगैरे असत तर कडु लिंबाच रस पिल्यावर आपले काय जीवनाशक म्हणजे जंतू वगैरे हा प्रकार असतो तर ते जात त्याच्याने तर कडूलिंबाचा हा बऱ्यापैकी फायदा होतो आणि आपण लहान मुलांना मोठे मातस काय करतला कायत त्रास होतो जंतू असं वाटत काय करता जाता आणि टॅबलेट घ्यायचा आयुर्वेदिक उपाय तर एकक वनस्पतींचे उपाय विसरूनच येल बऱ्यापैकी
हो आत्ताच्या मुलं वगैरे हे जास्त करतच नाहीत
नाही करत आणि वनस्पती हे मानव आहे मानवा म्हणजे मानवानी तर केलेच पाहिजे वनस्पती प्रत्येकाच्या दारापुढ आजकाल तुळस म्हणा कोरपड म्हणा पान पेरूचं पान ऐकले का तुम्ही पेरूचं पान खोकल्यासाठी
हो आणि दाट दुखल्यानंतर पण घेतात ऐकले मी असं
हो बघा बरं किती छान उपाय वनस्पतीपासून आपल्या घरापशीच आहे तरी आपल्याला समजत का कधी
नाही ना आणि त्याच्यापासूनच त्याच्यासाठी आपल्याकडून किती हे घेतात पैसे वगैरे आणि तेच आपल्याला देतात ते माहिती असेल तर आपण सगळं करू शकतो होोणा
हो मग ते माहिती पाहिजे ना आपल्या असून पण आपण त्याला इग्नोर करायचं आणि मेड तर आणायचे आणि घरात द्यायचे चांगलंय का ते
हो ना आता ते खाऊची पानच बघ ते पाण किती उपयोग पण आपण फक्त देवा य करतो त्या आपल्याला फायदेच माहत नाही
हो हां आणि ती वनस्पती आपल्या सूर्यप्रकार प्रकाश पण भेटतो मैदानी स्वच्छता अत्र तयार करतो
हो आणि वातावरण पण किती मस्त वाटतं ना झाड आपल्या दारात असली की
आणि मग किती सुंदरता वाटते झाड आहे फुलं एका बस आपल्या झाड बसून आपल्याला एक फायदा पण आहे ना लाकूड पण बनतो लाकूड पण देत ना ते
हो बरेच फायदे आहेतेत एका झाडापासून आपल्याला
हा आणि अनेक औषधांसाठी तर खूप उु केला जातो खूप खूप कंद मूळ वगैरे ह परत त्याचे वनस्पतीची मातीचे धूप पण बनू शकतो आपण धूप रोखतो म्हणजे आप झाड अस ता ना जेव्हा सूर्यप्रकाश पडतो खूप उऊंंद आलेले बरोबर म उ आप आपण झाडाखाली चवन उभं रा केल म्हणजे ते उन्हाला पण कवर्ह करू शकत झाड म्हणजे झाडामध्ये एवढी ताकद आहे आपण झाडाखाली गेल किती थंडावा वाटत किती ऊन असतो त्यात पण भारी वाटतची आपल्याला किती छान वाटत बरं
हो आता बऱ्यापैकी जास्त करून झाड राहिलीच नाहीत ना
हो पण मग सगळ्यात जास्त जास्तीत जास्त जर झाडे लावली त्यापासून रक्षण केलं पाहिजे ना आपण त्यांचं सण टामिंग पाणी देणं वगैरे खत वगैरे देणं एक मोठे झाल्यावर आपल्याला एक हे भेटत ऑक्सिजन भेटतं त्याच्या म झोपायला भेटत एवढं चांगलं आहे पर एक तुम्ही ऐकलय का झाडे लावा झाडे जगवापर्यंत
हो ऐकलंय ना पहिलं म्हणजे मराठी शाळेमध्ये आम्हाला तो विषय
हो विषय होता बरोबर
मग त्याेत ते होत सगळं हा ना आता पुस्तकं पण चेंज केल्यात त्या मग मुलाना आपण काही समजत नाही पहिलं काय आहे का पहिलं किती वेगळं होतं ना शिक्षणात पण सगळं नॉलेज देत होत हे झाड कशासाठी यूज होत कोणत झाड कोणत्या गोष्टसाठी कोणत्या झाडा कोणतं औषध तयार हे सगळं त्यातून शिकवत होते आता जस
हो आणि झाडा झाड मुूळ हे पर्यावरण स्वच्छता राखत पाऊस पडण्यास मदत करत झाडे म्हणजे किती वनस्पती किती हे करते बघितलं का पाऊस पडण्यास सुद्धा मदत करते वनस्पती
हो बराच बराच फायदा आहे त्याचा आता जास्त करून काय करतात लोक सिटीत नाही राहा गेलेत आणि गार्डन मध्येच ते बाल्कनी वगैरे मधीच कुंडीतनी पण त्याचा एवढा काय फाय हो ते फक्त शो साठी होत पण जे मोठ ती झाड आहेत ना म्हण आंबा वगैरे त्याचा खूप फायदा होतो
ह हो झाडे खूप लावले पाहिजे द लोकांना म झाडे जगवा त्याच्यापासून मुर्ढ छान छान आपल्याला गोष्टी भेटतात पर्यावरण वाचत परत पाऊस पडतो ब बळ का
असाय आप टाइमिंग ला शाळतनी झाडे वगैरे जर वेळस लावाय लावाय जर पाऊस आहे प्रत्येकाने दोन दोन झाडे तरी लावायची अस
हो आणि तुम्ही ते वडाचं झाड ऐक मी त्याच्यापसत तर किती फाये हो किती भारी वाटते ोळ्याच झाड बाहेर ना चेरे घालण्यासाठी असतो किती दट असत बर त्याच्या मु केस ते प्रारंभ बोत बदल तर केिसांसाठी तर किती फायदेशीर माहिती आहे का तक दो मोरम्या वड्याच्या झाडाच्या हे असत बघ ते तेलामध्ये उकळून वगैरे जर लावलं तर आपल्या केसांच पण रक्षण करतो ना ते
हा ना आणि शेतात म्हणजे कोणतं का पिकं असंय ना म्हणजे एक कंद झारडू जरी असेल ना ते आपल्यासाठी उपयुक्त असतं फक्त आपल्याला त्यातली माहिती असणे गरजेचे असते. जर माहिती असेल तरच समजत. आपल्याला कि बा हा हे गोष्ट या्याच्यासाठी युज होत. म्हणून
हो तेच ना मग झाड लावायलाच पाहिजे प्रत्येकाने तरच्या त्यांना हो हो तेच नव्ह झाडे लावायलाच पाहिजे प्रत्येकाने हायड्रोजन ऑक्सिजनचा शोध पण पर्यावरणनी स्वच्छ ठेवता येतो झाडांमुळे मातीचे धूप कमी पाऊस पडण्यास खूप मदत होतेय ना मग प्रत्येकाचे दारा पुढे तीन तीन दोन दोन तर झाडे पाहिजे.
पाहिजेत सरकारनं तो नियमच काढला पाहिजे.
नियम पाहिजेलच हो प्रत्येकाच्या ठिकाणी झाडे लावा. पण आता काय झालंय हल्ली प्रत्येक जण जा झाड तोडण्याच्या मागे लागली बऱ्यापैकी
हाना
हा कुंभमेळाला हे तरच त्यांची खूप झाडं त तोडल्या खूप नुकसान झालं माणूस त्यांच चालेल ताई धन्यवाद. झालाय.